हॅलो, हां, एक तोय आवाज?
हॅलो,
हा हॅलो, येतोय का आवाज?
हॅलो,
हॅलो, हॅलो हा हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येत.... तोय. का मॅडम माझा हॅलो
हॅलो
हा हॅलो येतोय का आवाज
हा ताई बोला ना
हा आवाज येतोय ना माझा
आवाज कमी येतोय
हम्म काय म्हणताय बोला काय चाललंय
हॅलो
हा हॅलो झालं का जेवण
चालू झालाय कॉल पण तुमचा आवाज एकदम कमी येते मला
अच्छा जाऊ द्या मग तसच बोलूया ना पण येत
थोड आवाज वाढवा ना तुमचा
अह वाढवलाय मी क्लिअर के म्हणजे फुल केलाय आवाज पण का आवाज येत नाय झालंय काय माहिती हॅलो हॅलो
तुमचा आवाजच येत नाही मला हॅलो
हा हॅलो
हॅलो
हा येत नाही का अजून पण नाही का येत
आवाज येत नाही ताई तुमचा
अ मला येतो तुमचा क्लिअर हा येतोय येतोय बोला
हा आपण पावसाळ्याविषयी बोलूया
हो हो काय म्हणत आता हो पाऊस शाळा चालूच झालंय पण वाटत नाही य यावर
मग तुमचा आवाज मला अजिबात येत नाही
मला येतोय तुमच मी ऐकते बोला तुम्ही
हा थोडं मोठ्या ने बोला ह
हा चालेल चालेल मोठ्यानी बोलते
ह हा म्हटलं आपण पावसाळ्याविषयी बोलूया आता पावसाळा लागणार आहे ना का आता आपण त्या विषयावर बोलूया उन्हाळ्यामध्ये एवढं एवढं ऊन पडलेलं हाय कि सगळं तापून निघलेलं आहे तर सूर्याच्या आगीने जमिनीला पूर्ण भेगा पडलेल्या आहे तेव्हा आणि समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ते आकाशात जाते आणि तेच पाणी मोसमी वाऱ्यांसोबत जमिनीवर पुन्हा येते अश्या तऱ्हेने पावसाळा सुरू होतो आणि पावसाळा सुरू झाला की सगळी डे झाडे वगैरे टवटवीत दिसु दिसतात सगळीकडे हिरवगार होत झाडांना पालवी फुटते अस खूप छान वाटतं असं वा वातावरणात मस्त
अहम
आपल्याला निसर्गामध्ये वेगळ्या वेगळ्या छट्टा भाग यायला मिळताय
हो बरोबर
आणि पावसाळा सुरू झाला ना त एक कि शेतकरी आपले शेत नांगरायला घेतो शेती तयार करतात मग पाऊस आल्यावर त्याच्यात बी श्पी बी पेरतात
हम हम हम
थोड्या दिवसाांनी ते अ त्यांना अंकुर फुटतात झाडांना कन्स येतात हॅलो
हा ऐकतेय बोला
हा ताई ऐकताय का
हो ऐकतेय ना
हा हा बोला ना ताई
काही नाही मी
तुम्हाला आवडतो का पावसाळा ऋतू
खूप सगळ्यात जास्त
हॅलो
हा हॅलो म्हणला मला सगळ्यात जास्त आवडतो हा ऋतू
तुम्हाला कोणता ऋतू सगळ्यात जास्त आवडतो
पावसाळा
पावसाळाच आवडतो का तुम्हाला
हो पावसाळा खूप आवडतो पण ह्या वर्षी अजून काही लक्षण पण दिसत नाहीत पावसाचे
थोड जोरात बोला ताई मला अजिबात ऐकू येत नाही
मी म्हटलं ह्या वर्षी आता जून संपायला आला अर्धा संपला तरी अजून पावसाळा काही दिसतच नाही चालू झालेला
हा पावसाळा ऋतू असून जवळ जवळ सगळ्यांनाच आवडतो लहान मुलांना तर खूपच आवडतो पाऊस कारण त्यांना पावसात भिजायला आवडत कागदाच्या होड्या करून टाक - टाकायला आवडतं गच्ची वर पाऊस आला की गच्चीवर पळता नाचता हा आई किती का ओरडेना त्यांना नाचायचंच न असतं पावसामध्ये त्यांना मजा येते आई ओरडतेय की बाबा पावसात भिजू नका तब्येती बिघडतील तरी मुलं ऐकत नाही
हो बरोबर
त्यांना खूप मजा वाटते पावसामध्ये
पावसात सगळ्यांनाच मज्जा येते पण काही काहीना नाही आवडत ते चिकचिक कचकच झालेली हॅलो
पावसामुळे असं पावसामुळे सगळं धान्य वगैरे आपल्याला भेटतं पाऊस आला तरच सगळं जेवण आहे असं पावसावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात
सगळ्याच आपल्या गोष्टी पावसावरच आहेत
पाऊस जर नाही आला तर मग सगळीकडे दुष्काळ आणि जास्त आला तरी पण सगळ्यांचे हे होत पण पाऊस जास्त पण खूप जास्त प्रमाणात पण नाही पाहिजे खूप कमी पण नाही पाहिजे प्रमाणातच पाहिजे. पाऊस पण तर मग पाऊस पण जास्त झाला तर ओला दुष्काळ येतो आपल्याकडे आहे की नाही अ शहरामध्ये तर पाऊस जास्त झाला तर मग ट्रेन बंद पडतात गाड्या बंद पडतात म सगळ्याची कामावर जायची फजेती होते सगळेचं हाल होतात कोणी जाऊ शकत नाही
बरोबर
गाड्या जात नाही आगगाड्या जात नाही हॅलो आता हे ऐकताय ना तुम्ही
ते मी ऐकते मला
हो तुम्ही - आवाज येतच नाही अजून पण मला
आज एकदम बारीक पण येत नाही का मी
एकदम थोडसा आवाज येतो मला तो काय बोलतात ते पण कळत नाही
जाऊ द्या तुम्ही बोला मी ऐकते
हम
जेवण झालं का
जेवण बाकी ना अजून जेवण झालं नाही माझं म्हटलं एक कॉल करून घेऊ मग जेवण करू म्हटलं आता
हा ना आपण ते पा हो माझं झालं जेवण आम्ही लवकर जेवतो
हा
हम्म आणि म्हणलं पावसाची वाट बघता बघता आता उन्हाळा काय अजून संपतच नाहीये एवढा आवडत ऋतू आहे पण
आणि ताइ तुम्हाला पावसाच्या दिवसात फिरायला आवडतं का
हो खूप जास्त धबधब्यावर
मला पण पावसात खूप फिरायला आवडतं मस्त हिरवगार सगळीकडे छान खंडगार वार खूप छान वाटतं हिरवळ वगैरे धबधबे सगळे चालू होता नद्या असं वातावरणात फिरायला खूप भारी वाटत
हो मस्त वाटत एकदम
अशा वातावरणामध्ये मस्त गरमागरम भजे वगैरे खायला खूप छान वाटतात
बुट्टा मक्याच कनीस
तुमचा फोनचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटत
मक्याच कणीस आवडत नाही का तुम्हाला
नाही ना साईडच
मक्याच कणीस आवडत नाही का म्हटलं
आवाज वगैरे कमी नाय करून ठेवलेला ना मोबाईलचा
नाही नाही फुल हाय ओ आवाज काय झालेय काय माहिती फोन ला
आणि आता पण मी कॉल लावत होती तुम्ही लावला का तिकडनं मग
हा मी लावला
हा तो मी लावलेला आहे मग
हा मी लावलेलं आहे
कारण तुमचा आवाज अजिबात येत नाही मला काय बोलताय ते पण कळत नाही
मी म्हटलं तुम्हाला पावसाळा उशिरा झालाय असं वाटत नाही का हॅलो
हॅलो